मग आवाज येतो ना.
बरबर हम्म.
आता शिख्र चाली. रेंजच नव्हती इतक्या वेळ, हा रेंजच नव्हती. हा हा मंग काय चालूच ठेवायचं मग काय?
हा. तर मी चाललं फिरायला, हां मग मला हां. नाही नाही हम्म.
आत्ता रेंज आली बघ, इतका वेळ बंद होत. पण ते असं दिसत नाही घर रिंग आली म्हणजे पण जाऊनच मंग.